माझ पण तुलाच केल बाई लास्ट एक पासबुक होत ते
आणि पाच त्या
बाई तू तू केलास नाता पहिले पाास सबमिट केक करून बघितल्यास
होय बघसलय मला दहा झालेय का अजून
हो वा कुणान करायचं एवढं
झालं तर झालं नाहीतर नाही मात्र काही का
दहा हजारेत अजून वीस
होय
हे काय फालतू पण आहे आधी पास म्हणून सांगितलं तर न गुचच किती किती दहा सगळं दहा दहा मिनिटचच केल्यास
नाही
कोणा्हा कोणाने केलास मग एवढंदा
मला सांगू
हम्
तुला मनालीला अ त्या आंजीला
हम् कोण ती अंजली
निर्मय ह त्या अक्षताने केली की दोन
अक्षता ला
हम्म
तिचा पण नंबर आहे
तिने मला केती तिला केेलंं
हम्म म्हणे तर बसून पण कायद कायदर करायला असतोय
काय कररावत
काय बोलायचं
काय नाही बोलायचं काय करायला लागलं सृष्टीचं काय झालंय ती पण जॉब करणार होती ना
काय म्ह अ काय म्हणाल तर टॅलीचण कोर्स करतो म्हणून म्हटलं बरं मग काय मला ती बोललीच नाही सध्या काय फोनच लावाय नाही
हम्म
त्याचं कार्य आहे का नाही काय माण
कायम आहे तिला विचारायचंय तिला आणि केला
हम् किती म्हणता आता दोन मिनिटं झाला अबाबा हम्म पल्ले इकड चांम टूव न येत का तला
येते की बाई काय करायचं आता बघू घता रिझल्ट आणि कधी देतात बघाय पाहिजे दाखला नाही यायला
ख ज तर द्यायला पाहिजे तकं नाही का म्हणजे प्रोसेस वगैरे त लास्ट इयर च नको काय
दाखला पण आतानी दिला पाहिजे त्यांनी
दाकलाला आणि पैसे घयचे वाटत प काढून द्यायला
घेत्या
कि त ग तल का
आता बघा आता मी इकड तेरावीला बीसी ला फर्स्ट आणताना कॉलेज म काढतानाच माझ किती घेतलेली सारशेधार किती घेतलेलीत मग आता काय माहिती मी वाढवली असली तर
हावरा तोंडच्या असं काय पैशाला गुखलगत करत दाखला द्यायला आमच दाखला ला पण का पैसे घेतात
हे तीन वष ठेवाये तझा दाखवला तिने
मग आम्ही त्यांच्या कॉलेज म शिकायल मण ठेवलत ह आमच्या कॉलेज आली बरं घेतली दोनशे का अडीशे रुपये घेतलेले
ते गावात असल्यामुळेून घेतले असते किं क ममी
ह काय आपण काढायलाच लागते काय नाही तर म्हणजे असं पण असते की फक्त आपण ऍडमिशन करून न्यायच आणि त्यांच त्यां म कॉलेजून मागवून घेत त्यां त्यांचा दाखला
कायम नाही ते बघाय पाहिजे ते
हम्म मी तर काय काढूनच घेणार नाही कधी गरज अस तो काढून घे असं देतात नक पण
देतील की काय करत लागणार आहे म्हटलं
हम्म आता काय गरज आहे मला दाखल्याची
घेऊन घ्याय सगय ऍडमिशन साठी पाहिजे म्हणताना देतील तरी लगेच
हम्म चालते की मंगने का
काय नाही निेवत चाललं
काही दिवसभर काय करतेस पले
हा असच
मोबाल बघेर करते हम् हम्म हे बाकी कॉलेज चाल मग झाले ना
मग पार्टाम जॉब पण बघायं कॉलेजं टाइमिंगवकरचे
हो जरा जॉबचा एक्सपिरियन्स फहिज ब
ह
मी पण करणार तो पण कस होत उगंस ओपनवाल्यांना पैसा लवडतात
पार्ट टाइम बघणार की नाही आताच्या कॉलेजच टायमिंग बघून घरी येऊन बसून त्यांनी काय करणार
हम् मुंबईमध्येध्ये काय कमी नाही घे फक्त करणाऱ्यांचीच कमतरता आहे असं बघायला तर तर ढिग
कसलं पण भेटलं तर तेवढंच फ तरी भरून निघेल
हो नाही ज आपला आपला खर्च तर निघत
हा तोच खर्च याचा जायचा निघाला तरी बाकीचा
व चालतय की
हम् ह
तेव न
नाहीज
वेळीदल क का
आत्ता मगाशी उठतोय बाई अकरा वाजेपर्यंत
अकराला उडतेस पले
हम् आता इथं मुंबईला काय करायचं उठून तरी
मग तिथं गावात उठून तर काय करत होतीस
गावाला पण उठायचं साडेआठ नऊ वाजेपर्यंत
तेसचे
गावाला काय निवांत आपलं बाहेर गेल वाहत आल तरी इथ तर काही आतले आत नसत
बिल्डिंग बिल्डिंग मध्ये राहता
हो
हम् कतीला आप्लोर लायचा
चौथ्या
मुगलत नाही जा करते
नाही पायर्या
मगन जर अजून येतो
कागच
आणि जरा वजन होतात पाहिजे म्हणलं
हम् हम्म
पण प
आमचीच आहे का बिल्डिंग
अ
आमचीच बिल्डिंग आहे ना
का
हम्म
तुम्ही म्हणलाय
होय पाच मजरी
खरं सांग
आहे खरं शपथ
बॉमब टाघू नकोस
अरे शप्पत मम्मी शप्पत पाच मजले चौथ्या मजले मम्मी
होय एवढं सवकारयता
ए सावकर काय त्यात
कस काय ग पल्ले
पप्पानी घेतलेली
आयुष्यात तुमचपप्पा काय काम करत होते
आमच हे व्हयं आमच्या पंच्याची सदी होती जेसीबी होतेत ग दोन
होय म वीकला ते? हं मुंबई मध्ये कधी बांधलाय ग घर काय विक बांधलेल विकत घेतलाय.
बांधलेय रूम होती छोटी ते बांधले
किती खोल्या आहेत ग म?
काय म्हणलीस?
किती खोल्या आहेत म सगळं मिळून
पाच.
म्हणजे अ प्रत्येक खोली एक एक एक असं काय?
हा पाच आहेत फक्त.
हा हा हा म्हणजे तिथे मुंबईत जागा कमी असत्या क नही
हा!
हुं तरी पण तितं घर बांधायची काय सोपी गोष्ट नाही. मग खालचं भाड्यान दिलाय
हुं खालचे तीन भाड्यान आहे त चौथ्याव आम्ही व दोन वरच्या आम्हीच वापरतो
हा हा मग तिचं भाडं पण भरपूर असर की
आ!
तिथं भाडं पण भरपूर असेल की म्हणलं.
सात हजार एका रूमच
ब सास एकवीस हजार रुपये कामाला जायची काहीही गरज नाही पडली विषय सोडून दे.
म्हणताना शिकवायला लागलेत ना
हुं तेच सांगुलंय काय कर माहित्येय अं.
म्हणून त्यांना शिकून घ्यायचं
नाही दर महिन्याला हे ते माहिते काय काय ते भाडं दर महिन्याच भाडातलं कनी पाच पाच हजार रुपये तुला ठेवून घेते
कशाला ते झालेल्या शिक्षणाला बास की.
सांगतो एक तर?
ठेऊन घे आणि भरपूर पैसा गोळा कर न तुझ तुझ एक स्वतंत्र दोन तीन खोल्या बांधून घे अन मग महिन्याला भाड येते त्यामुळ तुला राबाया जायची काही गरज नाही.
अग आयत चं येते की म सात सात हजार ला दोनी डी चौदा हजार येते चौदा हजार मध्ये एकटीच पोट निवांत बसतंय.
हुं!
पण तिथं सगळं महाग असल कनी.
हा!
चालय चालय बाहेर असं आपुण पुण्यात गेलेल सगळं तस्त असल का तिकडं आपण त बिल्डिंग क जी गमते म खसित
तत काय ते
जीव गमतय तुझं तिथं. पले बघता बघ तीन आपलं कॉलेज स्टाट झालं परवापासून बघता बघता तीन वर्ष संप ल पर आपलं कॉलेज लाईफ संपलं वाटना पण.
ह
पटत नाही ते व्हिडिओ
हम हम
किती ढीग व्हिडिओ केले की नाही
हम् हम्
नास्त ओमक्या आणि काय करतय मग
कॉलेजेस सगळे बघायला लागल्यात ना
ह मक्या कुठे येणार आहे ऍडमिशन
भेटलं कोल्हापूरला तर नाहीत डिकेट
च मारीे सग डिकेटी वर्स प
हम् फी कमी असल्यामुळे सगळी तिथंच जाणार आता
हम् सईकडे जर जास्त असते साणी पाहिली तर म्हणाते मेम कोल्हापूरला येणार ह्यात्या
बघाय लागले जर नाही भेटलं तर शेवट त्यांनी तिथेच येणार सगळं
कंवा चालत की िकेटीला गाठ पण आहे हॅलो गा ट कि टिकेला चालतय घ पल्ले ठूक आहे
हा अच्छा
आता आणि दहा आणि पाच येणार बई
हो मघ
ह् ठू आहे
हा